हॅलो.
हॅलो, हा येतोय का आवाज? हो हो, येतोय. काय चाललय? झाला आराम.
हो, चालु आहे. पाऊस आला ना, त्यामुळे उठायला लागलं अचानक.
हो, जोरात आला का?
नाही, जराशी दाखवलं त्यांना भूल.
हा पण थोडंसं थंड तर वाटेल, आमच्या इकडे तर आज उन नाहीये वातावरण आहे. पण पाऊस बिऊस काय? हा ते जराशा हे नी ते होतात, हो जास्तं. जास्त जोरात पडलं की, मग थंड वाटतं मग जरा. थोडसं चांगलं पडून गेला की. मग आज काय स्पेशल काय? रविवार ते. बिर्यानी का आज?
बिर्याणी.
म्हणजे चिकनचीच ना?
हो, चिकनचीच. मटणची नाही व्यवस्थित लागत.
हा, मला पण नाही आवडत. बरं आहे, मला पण नाही आवडत. ऍक्च्युली चिकनचीच आवडतंय आम्हाला पण, अ म्हणजे मी तर बिर्याणीपेक्षा, पुलावच करते अगं. म्हणजे पुलाव म्हणजे कसं म्हणजे आता चिकन वगैरे आहे ना तसंच सगळं तयारी तसंच करायची, भरपूर कांदे, आलू, लसुण पेस्ट हं, खडे मसाले म्हणजे आपण टाकतो आपल्या प्रमाणानुसार आणि मग छान त ते, तळून घ्यायचं सगळं. त्यातंच चिकन थोडंसं पर तू द्यायचं. अ म्हणजे ते आलं, लसूण
हा, ते मसालेत-
त्या मसाल्यात चांगलं परतू द्यायचं थोडा वेळ झाकण टाकून, थोडसं होऊ द्यायचं त्याला. आणि मग त्यातच गरम मसाला टाकायचा.
हम् हम.
आणि मग तांदूळ टाकायचे म्हणजे असं लेयर वगैरे नाही द्यायची. हा आणि मग त्यातच मग तांदूळ वगैरे टाकायचं आपलं
कोणता तांदूळ युज करता तुम्ही?
ती याचाच आपला बासमतीचा. तो इंडिया गेट वाला, हा. हां, बिर्याणी मग इंडिया गेटचा पण तो बिर्याणी तांदूळ तो असतो किंवा मग डायरेक्ट बासमती. हम्. हां, अं दावतचा जो असतो ना बिर्याणी तांदूळ तो पण चांगला ये बघ.
आम्ही ह्योच करतो. अ त्यो साधा युज नाही का आपण करत कोणतं बघा-
तो ना तो गावा मध्ये पण सूटा
हा नाही आम्ही बिर्याणीचा नाही युज करत, आपण घरलो ते भात कर- इंद्रायी तांदूळ त्याचा करतो आम्ही-
अ पण मग इंद्रायणीच थोडं चिघट नाही होत.
हा होतो ना.
नाही मग तू दुसरा तांदूळ वापरायचा ना-
ते चिकट तसं आवडतं ना सगळ्यांना बणच ते-
तसेल मग काही नाही. आता आमच्या घरात तर थोडंसं असं मोका मोकळा आवडत- हो ना-
ते सुट्टा म्हटलं की मंग सेपरेट रसा बी करायला लागतो.
हा हा त्या-
मंग हो म त्यापेक्षा ते जरा, चिकट चिकट बरच वाटतं.
हा हा म्हणजे नाही मग आवडलं तर मग काही नाही चांगलंच आहे. तो तर छानच- ते त्याला चव पण छान ये ना बासमध्ये ये बास येत- तो नाही इंद्रायणी ला हा-
हा....
त्याच्यामुळे तो छानच लागतो तो. आणि ते इकडे म्हणजे ते आम्ही मग काय करतो तो सूटा आहे जो मोकळा होणारा आहे ना मग- मोकळा आवडतो ना, म मोकळा होणारच आम्ही हे करतो.
आम्ही पण करतो ना कधी कधी युज करतो तो. पणजे अं आम्ही घरी जर खाणार असल ना तर मगं- इंद्रयणी तांदळाचा करतो, न जर पाहुणी वगैरे येणार असली का नाही- मंग त्या तांदळाच करतो बिर्याणी तांदूळ आणतो कोणताही.
आणि- आता कसं तुम्ही दो द दोन जणांना चांगलं होऊन जात- तो म्हणजे इंद्रायणी तांदुळ हे हा प्रमाण पण कळून जातं आपल्याला. आपल्याला किती लागतं, हो अंदाज लागलेला असतो आपल्याला- हा काई पाहुणे आले मग- तोच आणि काय करायचं जे खडे मसाले टाकतो ना आपण-
हां
तू खडे मसाले टाकते ना लवंग, मिरे, वगैरे. ते काय करायचे. थोडसे ना एक ग्लास भर पाण्यात भिजत टाकायचे.
हा ह
ह त्याच्याने चांगला म्हणजे, आम्हाला हायना आम्ही एका ठिकाणी एकदा बिर्याणीचा मसाला- घ्यायला गेलो ना. म्हणजे ते मालेगावात प्रसिद्ध आहे ना, त्या लोकांची बिर्याणी. आणि मसाले पण प्रसिद्ध आहेत तिथ- मग त्याला म माणसाने सांगितलं होतं- जो मसाला विकायचा ना- कि ते तुम्ही आधी थोडं पाण्यात भिजत टाकत चला. म्हणजे तो फ्लेवर आहे ना, त्याचा सुटतो तो फ्लेवर-
हा का
हा त्याच्यामुळे मग तो भिजत टाकायचा. मग आपलं चिकन तू लेअर टाकते ना लेअर करते का?
नाही डायरेक्टली करते लेअर नाही करत बसत. हो लेअर म्हटलं की त्याला मग मसाला वगैरे लय लागतो आणि दोघांना काय एवढं करत बसायच.
पण हा त्याला जास्त प्रमाण लागत. पण आमच्या घरात तो आवडत नाही ते भाताला चव नाय येतना असं डायरेक्ट केला की तो भात पण छान लागतो ना त्याला चव होतात. तर त्याच्यामुळे आम्ही मग ते लेअरवाला नाही का व्यवस्थित पण हा सगळं व्यवस्थित फुलतात मग तसंच करायचं मग फोडणी दिली गेली. मग तू चिकन थोडंस मग परतवूनच टाकते ना का आधी परतवून घेत त्याचल फोडणी दिली गेली का भाताच्या वेळेस हा हो हो हो हा हा बस बस मग म्हणजे माझ्यास सारखीच जवळपास पद्धत आहे तुझी पण थोडी सेपरेट वाफवतं पण मी पत्त तिथ त्या मसाल्यातच वाफवते. आणि मग ते पाणी टाकायचं अन आपलं तांदूळ धुवून टाकायचं त्याच्याने अजून छान टेस्ट येते म्हणे.
हो ना तुम्ही ते अ डोसा कढी खाल्लाय. म्हणजे ते उत्तापा खाल्लाय का कधी
हो करते ना मी उत्तापा हो हो करते छान लाग ते ते पण आवडतं म्हणजे ते तर अ आमच्या घरात म्हणजे माझ्या नातला तर जवळजवळ तेच लागतं इडली लाग ते डोसा तिला फक्त आणि हा ती माझी मुलगी पण जर इडली डोश्याच बॅटर केलं ना दोघी मायालेकी जवळपास तेच खातात मग म्हणजे तिला पण मग ती दुसरं काही खातच नाही मग ते म्हणजे ती कांदा टोमॅटो फक्त ती छोटीला अन तिला नातला नाही आवडत कांदा टोमॅटो पण मग ती मुलगी वगैरे आम्ही खातो मग मला इडली आवडते. डोश डोश्यापेक्षा हा इडली आणि मग असं पात्तळ पातळ सांबर आहे ना ते आवडतं.
हम्म हम्म आम्ही पण चटणीच सांबर आणि डोसा आणि त्याच्या वर बटाट्याची भाजी असं करतो.
पण हा बटाट्याची भाजी नाही खात हं म्हणजे बटाट्याची भाजी कसं ते शुगर अव्हाइड करता एवढं काही नाही डोसा स बाई साधाही आवडतो तिला तर नुसता तसा केला तरी
हो ना आता मग तांदळाचं कस ते दोन दिवस भिजत घालाय लागतं ना एक दिवस त्यामुळ मी जास्त करून गऱ्याचीच करते का तर गऱ्याची झटकन होते एका तासातच
हा मग ते एक तासात कसं रव्याची रवा होतय का छान पण मी करून बघितली ग मला असं जमली नाही ती एवढी पण म्हणजे भाजून वगैरे घेते ते रवा बारीक नाही.
मिस्करला बारीक करायचा आणि त्यात पोहे टाकायचे. पोहे टाकल्यानंतर आणि ते डाळ पण टाक म्हणजे, जरा चिकटपणा पण येतो त्याला
अ, पण मग, डाळ वाटूनच टाकायची ना
हा ते म्हणजे, घरा बारीक करताना त्यातच ते डाळ येते ना बारीक करायला
अच्छा गरा मग याचा गव्हाचा घ्यायचा का तांदळाचाच तांदळाचाच गरा करायचा ना
अ,, दुकानात भेटतो तोच
इडली रवा इडलीचा अच्छा,, तो हा तो भेटतो ना, इडलीचा पण गरा भेटतो ना हा आणि मग दही येत हो ना नाही, करून बघालाग मग आ एक तासातच कस काय होतं पण,,
काय करायचं माहित आहे का? जराशी वाटीभर गारा घ्यायचा, आणि थोडस अर्धी वाटी पोहे घ्यायचं अं, जरा गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात आणि जराशी, डाळ पण घ्यायची, का तर डाळीनं जरा चिकटपणा पण येतो न कडकपणा येतो
ठीक पण होतं ना
हा मग ते, मिसकरला सगळं म्हणजे एक तासभर तसच भिजून ठेवायचं, एका तासानं बारीक करायचं आणि बारीक झाल्यानंतर त्यात दही वतायचं पाच मिनिटं ठेवायचं आणि त्यात जर तुम्हाला टोमॅटो, किंवा कांदा, वगैरे घालायचं असेल तर घालायचं नसेल तर अर्ध लिंबू पिळायचं त्यात आणि आपण जस ते,, डोसा करतो करतो ना तसंच टाईप मध्ये करायच फक्त ते आपण तवा फिरवतो कणी नाही, तो तर तवा नाही फिरवायचा, ते नुसतं छोटे छोटे करायचे आपण ते मोठं,,
करायच हा मग बरोबर, म्हणजे उलटायला पण चांगले होता, हा बर बर करून कडक होता हा क्रिस्पी पण येतो, हा घराण्यामुळे तेच होतं मग पोह्यांना पण अस हे येतो ना, त्याला थोडी मेथी पण टाकायची न तर
हा
हा ते मी मेथी पण टाकते, ती भिजवते ना बॅटर
हां
तर मेथे टाकते म हम्म
इथं मग आणत नाही ना, आम्ही जास्त त्यामुळे मी नाही टाकत
नाहीकी, नाही काय नाही
आम्ही जास्त म्हणजे, सामान भरवून ठेवतच नाही कसं दोघांना जास्त लागत नाही, मग खराब होऊन जात त्यापेक्षा थोडकं थोडकंच आणायचं तिकड, सारखं का आणय लाग ना पण थोडं थोडंच
हो तेच नाही, ते काय आणि असंही बाहेर जातो ते तेव्हा घेऊन यायचं जास्त पण भरून ठेवलं नाही संपलं तर ते कीड वगैरे लागते बर आहे मग चांगलं आहे मग, बरं जवळ बाजार आहे म्हणजे मग टेन्शन नसतं परदेशी उतरलं, किंवा येेतात जाता घेऊन येतो.
हा बाहेर गेलं की बाजारच आहे, काय काय तर दारात गाड्या येतात नाशत्यापासून सगळं दारात येतं, कुठे जायची गरजचं पडत नाही.
बरं आहे ना, मग टेंशन नाही. तसं असलं का मग टेंशन नसतं मग हम्म. हा नाही आणि जास्त भरायचंच नाही कारण दोन जणांना जास्त संपत पण नाही. उग कीड पण लागून जात अन उगाचच जास्त डबे भरत टिकवायची तेच तर चालतंय-चालतंय. हो-हो ठेव-ठेव.